हॅलो, हा बोल की
काय काय कराल्यास?
काय नाई ब आता भांडी तेन आवरली निवांत आता जरा दारात बसणार.
बर आणि काय नई.
हम् घरी आम्ही इथं तर चार जण आय बघ मी हे आणि दोन मुली.
हां, हम्म आणि जॉईंट फॅमिली हाय तुझी?
नाही गं, जॉईंट फॅमिली त्या अगोदर होतं मी तथं गावात राहिला, म तिथं आडचण होताना इकडं यून राहिलोय.
हां-हां
सगळे दीर सासू, सासूची बहीण, सास त्रेणी
हां-हां तीथे गावात.
हम्म गावच.
हां तुम्ही म हीकडं राहाताय होय कॉलनीत.
हम्म, आम्ही इकडे विजयनगरला कॉलनीत राहत
म आणि मग. काय करता मंग सुट्टी दिवशी? वर्ष ते
सुट्टी दिवशी सकाळी कि जरा वेळानं उठायचं. फॅमिली बरोबर, बाहेर कुठं तर, देवदर्शनला किंवा फिरायला. अस् कुठं तर जाऊन याय चं मुलींना घेऊन कुठं तर बागेत वगैरे जायचं. आता काय मुली मोठ्या आहेत त्यामुळे त्यांना ते बागेत पण आता सध्या लवकर येत नईत. कुठं एखादी चांगली फिल्म असली त जाऊन बघून यायचं.
घरात सगळे एकमेकांना मदत करताय?
होय, सगळी एकमेकांच्या कामात प्रत्येक जण मदत करतय. मुली मला करतात. त्यांचा अभ्यासाचं काय सांगायचं असलं तर ते मी सांगतोय.
हम्-हम्
परत हेंचं काय काम असलं तर ते जरा करू लागायचं.
हम्म
थोडंफार थोडंफार आपल्याला पण त्यात समजतय ना? की काय चाल तय काय नाही
घरात तुम्ही किती सदस्य हाईसा?
चारजण.
कोण, कोण?
मिस्टर, मी आणि दोन मुली.
हा, हा. मग सासू तेन गावात राहते काय?
हम्म, सासूबाई त्यांची बहीण
हम्म.
तिघजन ते गावात राहतात.
मग दिरां च लग्न झालंय?
नाही अजुन व्हायचेत
होय, किती दिर आहेत?
दोघं हाइत की.
आणि ननंद?
नंदूबाई एक आहे. त्यांच काय झालंय? त्यांना होय मॅ रीड हाईत काय? त्यांची, त्यांची त्यांनी मुलं हाइत. त्यांचं ते राहतात गावी.
हम्म, हम्म.
आणि काय?
आणि मग काय मग आई वडिलांकडूनं काय शिकायला मिळतंय मुलींना?
मुलींना आई वडिलांकडनं आमच्यात काय जे असं वातावरण मोकळ आहे. असं काही हे नाही बर्डन नाही मुलीं च्यावर तुम्हाला जे काय म्हणजे शिकायचं आहे जे काय करायचं हाय
हम्म, हम्म.
तुमच्या हेन तुम्हाला चांगलं वाटत ते तुम्ही करा
हम्म, हम्म.
त्यांना काय नवीन गोष्टी येत अस तर ते आम्हाला सांगतात. आज कालच्या मुलांना ज्ञान कसं आमच्यापेक्षा जास्त आहे. बाहेरच ज्ञान किंवा बाहेरच एखादा आता मोबाईल मधलं असू दे किंवा काय असू दे त्यांना आमच्या पेक्षा जास्त समजतंय.
हम्म.
त्यामुळे ते, बरोबर मुलंही करून घेतात.
सुट्टी दिवशी मग रोज मग, डेली जेवण एकत्रच असेल तुमचं.
डेली असं काही नाही आमचं जेवणाच टायमिंग, प्रत्येकाचं वेगळं वेगळं हाय. चवघच आहे ते कसं त्यांच्या कॉलेजच्या हेचा मुळे सकाळी नाश्ता वगैरे करून जातात्या. मुली त्यामुळे त्यांच कस मग दुपारी आलं की जरा वेळान, जेवायचं,
रात्री तर एकत्र जेवत असचीला की सगळी.
रात्री जेवतोय शक्यतो, अ.. नाही जेवत कस होतय एखाद्या दिवशी कायतर हे असलं तर जेवतोय रात्रीच पण कस टाईमींग मुलींना बाहेरच काहीत पाच सहा वाजता खाल्लेल असतात. त्यामुळे त्यांना लवकर भूक लागत नाही. बाहेरच काही खाल्लं असलं किं काही जास्त हे नाही तरी शक्यतो जेवायचा प्रयत्न करतोय का तर संध्याकाळच्या टायमात बसलं की, कस एकमेकाच विचार देवाणघेवाण आज दिव भर काय झालं, काय नाही.
आणि मग कुटुंब, आपल्या कुटुंबामुळे मग आप आपल्यात काय बदल. आयुष्यात.
आयुष्यात बद्दल म्हणजे हेच्या अगोदर कसं होतं, माहेरीे असताना बहीण भाऊ लहान होते. त्यामुळे जास्त काय हे करता आलं नाही. इथं आता एकत्र असल्यामुळे कस पोरींना बरोबर म्हणजे आत्ताची जनरेशन आणि, पूर्वीचे जनरेशन यात फरक पडतोय. तरी पण त्यातून पण नवीन काय आलं असल की ते बरोबर शिकवत्यात त्या.
कोण आहे मग, तुमच्या घरात तुम्हाला प्रेरणा देणार.
प्रेरणा देणार म्हटलं तर मी तरचं कारण त्यांच्याकडे बघूनच आम्ही. काम शिकतोय आतापर्यंत, त्यांच्याकड बघून म्हणजे राहणीमान बाहेर त्यांना कसं बाहेरच जसं जास्त हे आहे तसं आम्हाला नाही. त्यातून पण त्यांनी तुमचं. तुम्ही हे करा म्हणून सांगतात. तुमचं तुम्ही बाहेर पडा. तुमचं तुम्ही शिका म्हणजे तुमचं तुम्हाला जेणेकरून, कुठं बाहेर तुम्ही अडायला नको पाठीमागं पडायला नको कुठल्या गोष्टीत.
होय बरोबर आहे की.
सगळं तुम्ही तुमच्यावर जबाब तरी घेऊन करा. मग ते घरातलं काय सामान आणण असू दे किंवा काय असू दे. अ बाकीच काय मुलांन च बघायचं असू दे. हम्म प्रोत्साहन देणार.
घर म्हणजे काय आहे तुमच्यासाठी?
क मंदिर म्हणजे, आपलं जिथं चालतय. प्रत्येक गोष्ट हक्कान आपण करू शकतो. उमऱ्याच्या आत जशी, कारण प्रत्येक गोष्ट करू शकतोय. ते उमऱ्याच्या बाहेर करू शकत,
करू शकत नाही. होय.. आपल्या कुटुंबावर फॅमिली बरोबरच आपण असतोय नय
कारण घरात जे आपण व्यवस्थित हे करू शकतोय घरात जशी आपल्याला किंमत असेल तशीच बाहेर पण समाजात मिळते ना आणि समाजात वावरताना घर च्या लोकांचा जर पाठिंबा असेल फुल्ल तरच समाजात व्यवस्थित वावरू शकतोय आपण
अगदीच बरोबर आहे ते
हं घरच्यांनीच नाही जर आपल्याला सपोर्ट केला नाहीच जर आपल्या पाठीशी राहिली तर बाहेरची पण लोक आपल्याला हे करत नाहीत ना
मग राग घरात कुणाला जास्त येतोय गं
मला सगळ्यात जास्त मला उचलून काय आपटू अह इथपर्यंत जातय. उचलून काय आपटण्यापर्यंत जातोय राग
हूं हूं मग सण तेन सगळे मग कशा पद्ध तीन सेलिब्रेट करताय तुम्ही
सण म्हणजे आपले जे महाराष्
खास सण ग अशे
खास म्हणजे अ दिवाळी दिवाळीच्या वेळेस काय सुट्ट्या वगैरे असला तर कुठ तर एखाद्या देवाला किंवा कुठं तर बाहेर जाऊन याय चला घरात फराळाचे पदार्थ कराय अ हे करायचं आजकाल काय हल्ली सगळंच बाहेर विकत मिळतय. त्यातून पण आपण आपल्या हात ची चव आपल्या घ घरच्यांच्या साठी एखादा वेगळा पदार् काय करावा हा वाटला हूं त्यात तून पण काय एखादा चुकला तर चुकतोय.
चालू असतय आपलं काय तर काय तर वेगळं वेगळं करायच प्रयत्न चालू असतोय.
तू जात अशील की तू सासूबाईंकडं
होय आम्ही दर स शक्यतो सण आम्ही सासूबाईंच्या घरी साजर करतोय. शक्यतो का तर तित तिथ सगळे एकत्र आहेत गणपती असू दे दिवाळी असू दे किंवा आणि कुठला बा किसई तर सण असले की नाही म्हणजे पोळ्याच म्हणजे कसं पोळ्या जर करायच्या म्हटलं तर कसं त्या दोघींसाठी तर त्या किती करणार असे येते ना.
होय.
त्यामुळे कसं एकत्र येऊन केलेलं कसं? करून जिवुन खाऊन दिवसभर तिथंच थांबायचं. पर संध्या काय नाही आपल्या घरी. येताना डबे बबे घेऊन यायचं.
हा. तेच की पाहिजेच नाही तेवढं वेळ द्यायलाच.
हम्म. आणि त्यांना तर आपल्याशिवाय कोण आहे.
होय एक मेक
हम्म ते उगीच आम्ही पहिलं कसं एकत्रच होतो. आता ते घराच्या राहण्याच्या जागा एवढ्या एवढ्या, राहायच्या अडचण त्यामुळ बाहेर नेत तर बाकी काय सगळे एकत्र म्हणजे मुलांना पण आजीचं प्रेम आजोबांच प्रेम, आणि एकत्र असल्यामुळं सगळ्या जबाबदाऱ्या वाटून हम्म घ्यायला मिळत्यात.
होय.
मौस हुत्या.
हुत्या होय.
हम्म. आत्ताना आपण एखादी गोष्ट त्यांच्या कडनं घेऊ शकतोय किंवा त्यांना देऊ शकतोय हा
होय.
बाहेर पडल्यानंतर तसं होत नाही.
हम्म.
तरी पण आता इथंच आलोय एकत्र सगळ्यांनी राहायचं, इथच बांधून करून बघायचं आता काय होतंय.
होय, चालतेय की मग जॉईंट फॅमिली होते. तुमचे पण म.
हो. आणि त्याच्यात कसं पहिलाच जसं हे होतं एकत्रपनात जे सुख होतं.
हम्म ते आता नाही ग आता च्या विभक्त फॅमिलीमध्ये नाही तसं.
तसा खर्च पण आपण त्याच्या मागचा जर विचार केला एकत्र असताना जेवढा खर्च होत होता ना त्याच्यात डबल खर्च वेगळा असताना होतोय.
वेगळ्यावस् राहिल्याव होतेय होय.
हम्
होतोयस तसं.
एकत्र असल्यावर कसं आपण हे करू शकतोय तसं वेगळं राहिल्यावर करू शकत नाही ना.
होय, होय-होय तेच की. चालतंय मग. आणि, हाय ना सगळं व्यवस्थित?
कच नंबर
हम्, हाय बघ सगळं ठीक हे. चालते मग ठेवते करते पुन्हा. हां, चल बाय हां.